हॅलो! हो नमस्कार ताई.
अह नमस्कार बोला ताई. हो मी मजेत तुम्ही कशा आहात?
एकदम व्यवस्थित मी ऐकलं होतं तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं होतं त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती.
हो त्र्यंबकेश्वर ला जायचं होतं तर मग मला समजलं की तुम्ही जाऊन आलेले आहेत जास्त भरपूर वेळेस ना तर मग म्हटलं, तूम्हालाच विचारू म्हणजे पूर्ण माहिती कसं आहे, काय आहे तिथं. काय प्रोसेस आहे तिथल्य. हा बोला ना ताई आवाज येतोय ना?
आवाज येत नाहीये थोडं गुततोय आवाज हॅलो!
हां, बोला ना ताई.
आता येतोय काय आवाज?
हो हो मला येतोय.
हां मी ऐकल होतं ना तुम्हाला त्र्यंबकेश्वर ला जायचंय
हो
तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती हवी होती ना तर माझ्या मैत्रिणीनी मला सांगितलं. त्याच्यामुळे मग तिने मला नंबर दिला मी तुम्हाला फोन करते.
अच्छा अच्छा, तुम्ही जाऊ किती वेळेेत जाऊन आलेत म्हणजे तिकडे?
हो आम्ही जाऊन आलेलो आहे तिकडे
हम्म! कस मग काय कसय तिकडे?
अह त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यात असून आपल्या ना आमच्या गावापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे, ब्रम्हगिरी पायथ्याच्या माग ब्रह्मगिरी जो पर्वत आहे त्याच्या पाय थ्याशी अह त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे.
हो.
अह त्या त्याचं ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक लिंग आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. समजा आपल्याला पितृपक्ष पित् पित्र पित्रांची पूजा किंवा आपल्या ज्या महत्त्वाच्या पूजा राहत्या नारायण नागमळी किंवा कुंडली दोष किंवा काल सर्प दोष
हो.
त्याच्यापासून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असल तर तिथे पूजा करता येते. तिथले खूप महत्त्व आहे.
म्हणजे ती पूजा म्हणजे त्या पूजा तिथं त्र्यंबकेश्वरला केल्या जातात का.
हो पूर्ण महाराष्ट्रातून लोक तिथे त्या पूजेसाठी जातात आणि अह महादेवाच्या दर्शनासाठी पण जातात. बारा लिंगांपैकी एक लिंग हा तेथे आहे अतिशय महत्त्वाच आहे. आणि एकच असं लिंग आहे की त्या लिंगामध्ये ब्रह्मा विष्णू महेश अशी तीनही देवांचे दर्शन होतात आपल्याला.
अच्छा.
अ तिथून महादेवांनी तिथं जो पर्वत आहे ब्रह्मगिरी पर्वत.
हो.
त्या ब्रह्मगिरी पर्वतावर महादेवांनी जटा आपटल्या होत्या. त्या जटां आपटल्यावर त्या जटांमधून अं गंगा गंगा गंगा हीच गोदावरीच रूप घेऊन गंगा गोदावरी तिथे उगम, उगम पावली जी नदी आहे आपली महाराष्ट्रातली पवित्र नदी गोदावरी. ते गंगेचंच रूप आहे. ती गंगाच तिथे गोदावरीच्या अवतारात अ -गोदावरीच्या रूपात अवतरित झाली होती. तर गोदावरीचं आणि गंगेचं पाणी सेम सेम काय याच आहे म्हणजे पवित्र आहे तितकेच. हॅलो.
हा बोला ताई ना आवाज येतोय मला.
हो आणि गोदावरीचं पाणी पण तितकंच पवित्र आहे. त्या याला धार्मिक दृष्ट्या पण खूप महत्त्व आहे-. आणि गोदावरी ही भ भरपूर गावांची महाराष्ट्राची जीवन वाहिनी असल्यासारखं आहे. शेतीला वगैरे आसपासच्या गावांना पाणी वगैरे वगैरे या नदीतून पुरवलं जात. त्रंबकेश्वराच्या आसपासचा परिसर खूप छान आहे. ब्रह्मगिरी पर्वत अंजनी म्हणजे ते अंजनगिरी म्हणून एक पर्वत आहे. तिथे मारुती रायांचा जन्म झाला. मंदिराचं मंदिराचं काम खूप पुरातन आहे. आणि त्या लिंगाच्या मध्येच गोदावरीचं उगमस्थान आहे. तिथे मध्ये सतत पाणी वाहत असतं.
अच्छा. आणि मग म्हणजे तिथं म दर्शनाला गेल्यानंतर, असं म्हणजे जास्तच मोठी रांग असते. ते का दर्शन काही नाही गर्दी वगैरे काही नसते का तिथे?
गर्दी वगैरे खूप असते संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात तिथे.
अच्छा म्हणजे जागृत देवस्थान आहे तेे शंकराचं तिथलं.
हो आपल्या भारतातील बारा बारा जे प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यापैकी एक आहे ते त्र्यंबकेश्वर
अच्छा.
महाराष्ट्रात आपल्या असे एकूण तीन ज्योतिर्लिंग आहेत.
बोला ण ताई त्यातील आपण म खूप मग तुम्ही कसे गेले होते म्हणजे बस वगैरे का प्रायव्हेट गाडी कसे गेले होते?
आम्ही प्रायव्हेट गाडीने गेलो पण बसेसची सुविधा आहे. जाण्या येण्याची भरपूर सुविधा आहे तिथे. मंदिराच्या आजूबाजूला भरपूर धर्मशाळा आहे, जिथे आपल्याला राहता येईल. मंदिरात जाण्या येण्यास तिथे खूप छान व्यवस्था केलेली आहे दर्शनासाठी. खूप सुंदर असं म मध्ये गर्भगृहामध्ये मंदिर असं थोडं खाली आहे. ते तर पाच पायऱ्या अशा त्या पायऱ्या उतरून खाली दर्शन पण खाली दर्शन घेण्यासाठी प्रत्येक प्रत्येकाला जाता येत नल्यामुळे समोर एक असा मोठा आरसा लावलेला आहे ज्याणेकरून त्या महादेवाची प्रत प्रतिबिंब त्या आरशातून दिसते. आणि भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता येते.
अच्छा आणि मग तुम्ही तिथं थांबला होता की वन डे रिटर्न होता मग
हॅलो
हां म्हटलं ताई तुम्ही मग तिथं त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तुम्ही तिथं मुक्काम केला होता का. हॅलो आओ म्हटलं ताई तुम्ही तिथे मुक्काम केला होता का रिटर्न आला होता लगेच त्याच दिवशी
हां आणि हाव सकाळी एकदा लवकर गेला तर संध्याकाळपर्यंत रिटर्न येऊ शकतो आपण
अच्छा आणि किंवा मग थांबायच जर असेल तर त्या धर्मशाळा
थांबायची पण सुविधा थांब थांबायची पण तिथं सुविधा आहे स्टे करण्यासाठी पण हॉटेल्स आहेत. अ म रूम्स आहेत परत धर्मशाळा आहेत वेगवेगळ्या आणि तिथे गोदावरीच जे मेन उगम स्थान आहे त्याला कुशावर्ती असं म्हंटलं जात तर देवाच्या दर्शनाला जायच्या आधी तिथे आंघोळ करावी लागते ते खुप पवी - अं गोदावरीचं जे उगमस्थान आहे त्याला कुशावर्त म्हणतात अगोद मंदिरात जाण्या अगोदर आपल्याला तिथं जाव लागत.
हां
तिथं आंघोळ वगैरे करायची मग महादेवाचं दर्शन घ्यायचं मग नंतर आपल्याला जर समजा काही पूजा करायचे असेल. नारायण नागबळी काल सर्पदोष किंवा कुंडलीतला काही दोष असेल काही पूजा असेल तर तिथे सगळ्याचं निवारण होतं तिथे सगळ्या प्रकारच्या पूजा केल्या जातात. खुप जुन्या काळापासून असं म्हणतात की पित्रांच जे प पित्रां आपल्या ज पितृ पितृगणांच जे पितृगणांना त्या ठिकाणी जाऊन मुक्ती मिळते ते पूजा केल्याने इतकं महत्त्व आहे त्याचं
अच्छा मग ती पुजा म्हणजे तिथं मग ब्राह्नण लोक पण असतात म ते करताना
हॅलो
हा म्हटलं मग तिथं ते ब्राह्मण लोक असतात ते पूजा करताना आपली
हो आणि आपण सहपरिवार जाऊन पण पूजा करू शकतो राहू शकतो तिथं राहण्याची पण सोय आवतीभवती खूप सुंदर निसर्ग आहे खूप सुंदर परिसर आहे खूप बघण्यासारख आहे
मग पावसाळ्यात त खूपच तिथ खू
हो श्रावणमध्ये आता श्रावण तिसऱ्या सोमवारी पण यात दर सोमवारी असते पण तिसऱ्या सोमवारला खूप महत्त्व आहे तिसऱ्या सोमवारीे अख्खा भाविक पूर्ण ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारतात चालत-चालत
अच्छा मग जास्त उंच आहे का तो
हॅलो
हा म्हटलं ताई जास्त उंच आहे का तो
खूप उंच आहे भरपूर आहे पण तरी पण भाविक जन पूर्ण पर्वताला फेऱ्या फेरी मारत्यात तिसऱ्या सोमवारी
अच्छा मग तुम्ही पण होते का
वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीच मंदिर आहे
हा
हा आणि एकाच लिंगामध्ये तिथं ब्रह्मा विष्णू महेश्वर अशा एकाच पिंडीमध्ये तीन पिंडी आहेत आणि त्याच्या खालून पाणी वाहत असत सारखं
आच्छा
हो तुम्ही जाऊन दर्शन करू शकता खूप छान वाटल मनाला प्रसन्न वाटल
आणि आता हिवाळ्यात तर सगळीकडे हिरवगार डोंगराळ भाग म्हंटल्यावरती खूपच सुंदर असेल ना आता
चालू राहते भाविकांची गर्दी हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो पावसाळ्या-पावसाळ्यामध्ये सुद्धा पावसाच्या सरी जरी बरसत असतो
तरी तिथे भाविक येतच राहत्या
तिकड पाऊस पण जास्त राहत असेल ना
हो तिथे सतत डोंगराचा भाग असल्यामुळे सतत संततधार चालूच राहते तिथे
आच्छा
थोडा-थोडा भरपूर राहतो थोडा पण राहतो पण पावसाळ्यामध्ये शक्यतो पाऊस राहतो तिथे
हा मग तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत गेला होता का
हो आम्ही आमच्या फॅमिलीसोबतच गेलो होतो खूप छान वाटत खूप काही असं टेन्शन नाही आहे अ खूप सुविधा आहे आपल्याला रिक्षा आहे ऑटो रिक्षा आहे बसेस आहेत प्रायव्हेट वाहन आहेत परत असे बाकीचे पण वाहन राहतात जाण्या-येण्या पण सुविधा आहे राहण्याची पण सुविधा आहे भरपूर सगळी सोय आहे तिथ
चालेल म एक वेळेस आहे ना नक्की भेट देऊन बघेल मी आमच्या फॅमिली सोबत आम्ही सर्व जाऊन बघू कारण तुम्ही आता सांगितलंय म्हटल्यावरती एवढ सुंदर वर्णन केलय तुम्ही तर मग एकदा प्रत्यक्ष आम्ही बघून घेतो कसय
हो आणि दर्शनाला पण जा महादेवांच दर्शन पण होईल
हो-हो नक्कीच ना मग महादेवाच दर्शन पण घेऊ ना
आणि ते आकुशावरतावर पण जा तिथं पण आंघोळ वगैरे करा तिथं आंघोळीचं फार महत्त्व आहे.
हो-हो मग नक्की अंघोळ पण करू
दुकान आहेत आपल्याला धार्मिक वस्तू किंवा ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी किंवा कॉस्मेटिक अशा वस्तूंची पण खूप दुकानं आहेत, भांड्यांची दुकानं आहेत, तांब्याची याची त्याची
अच्छा म्हणजे ते दुकान कायमच तिथे राहत असेल ना?
हो कायमस्वरूपी आहेत आपल्याला जर छोटी पिंड घ्यायची असेल तर ती पण घेता येऊ शकतील, सगळं घेता येऊ शकत.
हम्- हम्, चालेलं ना मग काय घेऊ हो- हो.
हो.